हा बोला रिंग होत्या पण आवाज ईना झालाय
होय काय, काय माहित
कस काय रिंगचा आवाज यायला पाहिजे ना मी फोन घेऊन बसलो हातात मग आत्ता लक्षात आलं हो ह तुम्हाला आइस ऐकू येतंय रिंग
मला पण इकडून म्हणजे कॉल लागलेला रिंगिंग म्हणून असं लिहिलेले येतय खरं त काही असं हे होत नाही यायच आहे पिकनिकला पण हम्म पोरं पण लागलेत ना बिल शवर जायचं टुक मागं लागलंय ना जायचं, जायचं म्हणून
एकदा बसली झाली की बिजून नाय परत ती
हम्म बघ त्याला म्हटलं की ब्रोकरला बघ म्हणून सांग हम्म ब्रोकरला बघ म्हणून चांगल्या एरिया मध्ये
होय सगळं जवळ पाहिजे स्कूल तरी पाहिजे होय मला चालत जाता येईल असं पाहिजे ह पण गाडी नाही त्यामुळं
स्कूल पण
स्कूल तरी पाहिजे होय मग काय चांगलं सीबीएससी पॅटर्नच बघणार आहे चांगलंच बघणार आहे होय एससी ला काय अभ्यास जास्त नसतोय तिथं कसं एसीसी सगळे त्या मग घेतलं आता पर्यायच नव्हता कुडाळ कस मेन बाजारपेठ पण आहे हम ते हा तो वेगळाच आहे
दिल्ली बोर्ड पूर्ण पॅटन वेगळा ह खरं जाऊ दे चांगलंय आणि जाणारी पोरं वेगळी हम्म ती बॅच पूर्ण वेगळी तयार करणार होय
बघणार ते मुल कुठली हुशार काय ती त्यात सिलेक्ट करणार
नाही, नाही आपल्यावर आहे पॅरेंट्स नाही कॅप ब्रीज म्हणून त्यांचा ग्रुप आहे हा म ती कसं फी फक्त थोडीशी एक दहा हजार रुपये जास्त जात्या त्याला
जात जाऊदे की काय आता होय मग काय तर होय साठी तर करायच आहे सगळ होय हुशार पण आहे डुबू
हाय सगळं बघ
तेच की काय पलटलंय सगळंच होय चांगला आपला पोतदारला होता निवांत झाला असता ते तर हाय चांगलं ना हा ह नव्हते होय की याचीच फुलं मिळेल
नाही आपल्या हीकडं एवढंच घोडा होता आहे एवढं फक्त माहिती होतं खरं एवढं मोठं आग आता एवढी गोष्ट झालं आम्हीं त्यां रोड वूंन दिसतां त्यां रोड वूंन आम्हीं रोड किती वेळं जातं
हां बघां सोडां बघां की काय माहिती कायं कोणांला चं नाहीं माहिती हो होयं नां
आणि कोणांला माहिती नाहीं ते माहिती आहे कां आणि एवढी वर्ष झालं आम्हीं तरं तरं कधीचं नाहीं आणि कायं देवं जे बरोबर जिकडे तिकडे घेऊंन जातोय
तिकडे घेऊंन जातोय ते बघां तुम्हीं आता तिकडे जायचं ठरवलं ते बरोबर स्कूंल पणं भेटलं तुम्हांला
हं आम्हांला तरं माझ्या मैत्रिणी म्हणतांत ते जीजूं चं सगळं करायला लागलेत तूं फक्तं त्यां मार्गावर चालां लागलीस तुलां बरोबर ते तिकडं घेऊन चालले आहे पप्पां पणं म्हणतं होते कालं मे मध्येचं जां म्हणूंन
हां हां चालं
खरं मे मध्यें जाऊंन कधीं करायचं सांग बघुं सगळं श्राद्ध पणं येतं आहे नां मलां नाहीं नाहीं गं जाऊंन सगळं सगळं सेंटल करे पर्यंत इकडं तिकडं सगळी लांवा लांवी पर्यंत दिवसं होते तोपर्यंत त्यां श्राद्ध येते मनस्थिती पणं राहिली करायचं सगळं जसं दिवसं येईल तसं मलां अवघडचं होते की मलां ति तारीख दोन महिन्यांची तरी एवढं अवघंड होते मंग मंग माझी मनःस्थिती पणं पाहिजे नां सगळं लावायचं
भांड्यावर तरं लईचं होयं तुम्हांला
मं आंता यां आठवड्यांत यां महिन्यांत तरं किती आम्हीं स्वप्नं जायचं तरं आंता कदांचित असते तरं आम्हीं गेलो असतो असतं तयारी आमची चालूं झाली असती दहा वर्षाच्या हेच्यां मले जायचं मले आंता कदांचित माझी सगळी तयारी पॅकिंग मंग सगळी सुरुं झाली असती जायचं म्हटल्यांवर हं पासपोर्ट विझां सगळं सगळं कारणं
दुसऱ्यां देशांत फिरवूंन आंला असतं तेवढं कायं सगळं मगं कायं
मलां म्हटलं डोग्याचं कदाचितं कॉलेजचं तिथं करायचं बघं पोरांचं सगळं करूंनचं इकडे यायचं बघं आपणं असं आमचं तरं दहा वर्ष म्हणजे डुंपल एकदंम आंता जातां आहे संग संग आता तिसरी पासून गावांची किती राहिलं बघं तिसरी चौथी पाचवी सव्वी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी
बारावे वाढवांयचं होयं होयं थांब फोन करूं देतं दुसरं कायं करूं देतो
पूर्ण वेगळ्यां स्वप्नांत होतो
सगळं झालंच असतं व्यवस्थित व्यवस्थित अगदीं ते
आंता तेचं मनांत तसं आलं की असं वाटतं नां आंता मी पॅकिंग करतं असतो
व्हंय मंग कायं तं
मागं मलां गडबड करायला लागली असती होयं कायं सगळं चित्रचं पलटलं बघं सगळं सगळं चित्रचं पालटलं कायं अवघंड झालं अता तेव्हा रंगात त्या चित्रात रंग भरायचे म्हणजे मला एवढी झालंय सगळं. कारण लईच चित्र वेगळं काढायच चालंय खरं काय
हो.
तरी पण कठीण मन करून आपलं करतोय. जाऊ दे बाई
धाडसे आहे तुम्ही करतायस आपलं पोरासाठी सगळं करताय काय.
बघ एवढं वर्ष होत आलं श्रद्धा. मला हळदी कुंकू लावलं नव्हतं कुणी. तुझ्या मम्मीने त्या दिवशी मला पहिल्यांदा हळदी कुंकू लावल. मला म्हटलं तसला काही मानायचं नाही. तुझ्या कपाळावर पहिल्यांदा मला कुणी तरी हळदी-कुंकू लावलं बघ.
असं ते नाही मनायच दिदीला हे.
नाही मानायचं काही नाही मी त्यांनाही करत नाही ती मनस्थिती नाही. खरं कुणी तरी लावलं मला पहिल्यांदा. नाही तर कोण मला हळदी कुंकू लावत नवत. म्हणायच असते आपण की जग बदलले ख कोण नाही. असं नाही ल लाव त तुझ्या मम्मीन धाडस केलं बघ. एक-दोन पहिलं वाक्य त्यांनी जेव्हा भेटायला आले तेव्हा दुसऱ्यांदा.
होय.
पंखाखाली आपलीच पिलं वाढवायची आहेत तुला. तेव्हा पण एक वाक्य मला ते मनाला लागलं. आणि काल मला त्यांनी हळदी-कुंकू लावलं. त्यांनी हळदी-कुंकू लावल्यापासून हळदी-कुंकू लावा लागलो.
होय, लावयच काय त्याला काय कराय सांग लावायचं. वय मनस्थिती होत नाही हो. आमच्या गल्लीत पण एक बाई आहे. तिला पण मम्मी लाव मम्मी असू दे जगाचा विचार करायचा
होय म्हणले की, म्हणले की, मन मोकळं करायचं. राहायचं. तू लावलं तर तुला बोलणार आहे ते सगळे जन. तू जर कपाळाला जर लावला नाही तु कोण बोलवणार आहे. असं होतंय ना म्हणाली आवडतय नाही आवडत तू जर लावल तर तुला बोलवणार. म्हणायला लागल्या. मी तेव्हापासून हळदी-कुंक लावायला लागली बघ परवापासून देवपूजा कराय लागलो तरी पण मी लावाव लागलो. मी मम्मी येऊन पण म्हटलं पहिल्यांदा कोणी तरी हळदी-कुंकू लावल. एवढ्या दिवसात. वहिणीन म्हणलं की तुम्ही कोणी लावत नाही आणि मला पहिल्यांदा कोणी लावलं म्हणलं ते. मानण्यावर आहे शेवटी म्हटलो. हम्. का नाही म्हणाला तर त लावायचं म्हणाल्याल्या आ तुमच्या. हम्. मी लावलं. आज देवपूजा करताना मी लावलं बघ हळदी कुंकू स्वतःला‌.
स कॉल्स कट करून परत करते तुला थांब टाईम बर होता. हां.